जाय रे बाहेर. बोला ना कामावर. हे काय पोर. पोरा घेऊन बसले होते हा.
बरं मग काय?
हा मग काय काम नाही ना दुस
तुमच्या गावातून कोण आलात का प्रशिक्षणाला?
पोलीस नव्हता कमल ताई आहे असतील वो तुम्ही गेल्या होत का? पपा येतील पापांकडून घ्या आ. आता चक्कर वरून येतील माझ्याकड नाही.
गेल्या होत्या का कसलं प्रशिक्षण दिलं गपचुप बस रे. ऋषीच होत काल. हम्म. काय आमच्या गावातून आओ कोणी. कोणी तयार होत नाही असं ट्रेनिंगला वगैरे जायला नाही का?
हा ना.
असल्या तरी उपजीवका राहती ना त्याच. मी आतापर्यंत एवढे ट्रेनिंग झालेले एका पण ट्रेनिंगला जायल नाही. हे आशे नाही राहात नाही का?
यायचे पण राहता बघा ट्रेने
हा. ह. एला काय लागतय दया बरं. तेच तर मी ना म्हणजे ते रे का दोन दोन दिवसाचे तीन दिवसाचे. पाच दिवसाचे राहता बघा, त्याला सुद्धा नाही गेलेले अजून.
पाठव तीच नाही
मग आम्हाला ही कोणती पाठविता?
हा हा हा. छान आहे. हा ताव चांगलं राहतं नाही का
हुम. नाय आज म्हणजे वरून गडक मॅडमनी. सांगशील होत ना म्हणून मग जावंच लागलं.
हा हा हा मनिषा मॅडम होय. हुंम हा तुमचं तिकडं ते आहे ना?
बडबड करी-करीत होते. फोन नव्हता का म्हणे तुझ्याकडं? मला फोन नाही केला मी आजारी झाले ना.
अरे देवा.
हा हा त्यांचं पोट दुखत होतं ना मी फोनच करेल नव्हता. म्हणलं मी तिकडं होते आहो. तिकड फोन ला रेंजस नव्हती. आलाय फोन सुद्धा केला नाय तू.
ह हा.
अ
बाकी
बाकी काय नाय आता काय झालं रे? काय झाल? चॉकलेटांवरन भांडण. प्रज्ञेश चॉकलेट घेऊन आला.
कान बंद नाय झाली का तुमच्याकडचं?
आमची दुकानं काय पाऊस सुरू आज उघडेले ना. त्याच्यामुळे लव अजून चालूच हा चालू चे आज काल दहाला चालू
आमची नऊला बंद होतात आमच्या इकडे सगळं.
हा हा हा. आमची ए नाय म्हणजे आज सुट्टी हे ना म्हणजे आज पाऊस उघडायला. त्याच्यामुळे नाही तर मग बवत डालाच हा. नाही तर तरी पण मग दहा साडे दहा पर्यंत राहत चालू.
हम हम्््हुम
नको रे.
हो गे
दुकानातून आला चॉकलेट घेऊन. म्हटले घे तुला काय घ्यायचं ते ने. इथं आलं त्यांच्या घरात काय झालं काय माहिती दोघांच?
हा हा प्रज्ञेश आणि त्याच.
तोय ना त्यांनी हातातून वाढलं याच्यान घेतलं
मग त्या यायचं म्हणणं माझं चॉकलेट खाल्लं नाही का?
हा.
हा..
असंच करत्य पोरं.
काय हटकोऱ्या सारखं नाही का?
हा.
हा ही सारखं शी
तिला खसखस भाजून आणि मग. ती मधातून चाटायला दे ना.
हा ते दिवशी दिली होती मी दुधात दिली होती आज परत
ते पण बाजून आणि मग घ्या.
हा हा हा तेच करते आता मी गळून जात नाही का
हा आणि ते ट्यूब नाही दिले आहे का, त्यांनी जुलाब लगेच थांब ते.
कशानी?
ती ट्यूब नाही का त्यात आपलं, याची ट्यूब राहते ना वाफेची. तशी जुलाबाला ट्यूब देता.
हा हा..
त्यानी लगेच जुलाब थांबते.
पण मग ती हेच्यासाठीच देता ना शी होण्यासाठी.
नाही नाही जुलाब थांबायसाठी पण देते.
हा का नाही तिने वापरली अजून तिची म्हणजे वहि नाही का असं
नाही ब्रह्माला देईल राहायची ना.
हा हा हा.. केला असलं असं ह.. हिना सकाळी. ह बहुतेक औषधांनी होत असल ना? चालू आहे ना. आले हा हा. सर्दीचे औषध चालू आहे ना, बहुतेक त्यांनी कफ बीफ पडत असल असं असेल.
त्यांनी कप पडत असे
हा बहुतेक
आले मी थांबा.
आता प फोनवर पट्टी लावली, कानाला फोनवर बोलत.
आ..
पट्टी लावली कानाला अन, फोनवर बोलत.
ह.. ह.. कोण ये. अबे या पोराने ना जेवढ्या चपलं होत्या ना, सगळ्या रस्त्यावरती फेकून दिले.
का वर ते चॉकलेट वरून का?
काय झालं, काय माहित. आहो नुस्त येडवाणी करतो नाही का, कुठे गेला काय माहिती. पळून आलं.
तुम्ही ते चॉकलेट खाऊन घ्येत्या.
त्याच असच त्याच्या वाटत झालं गेलं का कोणी तर सोडीतच नाही मग, कोणी असं नाही. बदला घेतल्याशिवाय राहत नाही अ हम्म..
बाकी काय चाललं.
आ..
बाकी काय चाललं म्हटले.
बाकी काय नाही आता.
हा हा हा.
पैसेस
हम् हम् लवकर आवरत असेल तुम
हम्म. नाही आता आवरायला लागल्या नंतर नाही तर मध्ये मध्ये नव्हत्या आवरत. मध्ये मध्ये टाईम होऊन जायचा.
हा हा हा.
आता लवकर आवरते.
हा हा हा.
या साडेनऊ पर्यंत आवरत नाही, तर माग माग डाय दहा अकरा साडे दहा अकरा वाजायचे.
हा ते जेवण लांबले का नाही का मग. टाइमच होऊन जातो. आमच नऊ वाजेपर्यंत आवरत.
आता मी सात साडेसात वाजले की, जेवायला आवाज देते. हो रे बरोबर बसतं सगळे.
हा हा हा. आमचं पण आठ नाही का, आठ साडेआठ ला होतंच. साडेआठ पर्यंत हं.. ते कसं आहे का माग आ रे आपलं होवूस त्यांना बसून दिलं का मग बर. दे लवकर इकडं. आणि पण ते काय करता. आले का कोणी ना काही ना काही खाऊन घेत. मग जेवायला लगेच नाय का नाटके करते. बस्तीच नाही लवकर हा टाईम. अय.. तेच तर. दे बाळा देे. हुशार आहे ना तू? आत्या ना ते नगरच्या नाहीये का पाठवते मी तुम्हांला. फटकेच देईल मी आता निघ. हा हा. आता ते ना नगरच्या पहा माग आहे. हे जातील आता अकरा तारखेला जाणार आहे. परवाकडं पंगत राहते ना.
पंगत राहतील तुझी. नगरमध्येच राहते ना?
हा नगर मध्ये राहते. फटके देईल न ह मी सांडल्या वरती. हा.
बाकी? मग मी इथ पण.
निर्वेद खाली सांडचील हे बघ किती.
हो चल अभ्यास कर. आ?
म्हंटले ठेवू का? ती रडती किती काय माहित. किती झाले. आठ मिनिट छत्तीस सेकंद झाले.
मग बोलूनच घेन दोन मिनिटं थांब ना ती.
आहो ती रडतीये घेते मी तिला बाय, चाल. घेते उचलून थांब, घेतलं घेतलं बाळ. कुठे गेले काय माहिती ते, हा. मामानकडं होती. तिला घे तिला घे म्हटलं. चला हा झोपून देत.
एक लै
ब्रह्मा काय करते.
ब्रह्माला अभ्यास करायचाय आता.
हा हा ह आल्या आल्या नाही करती का?
नाय नाय, त्याच्या हाताला कळ लागती.
बरं ह्याला जोडीन काय. पडेल खाली हा हा हा.
देऊ का मग?
हा हा चालेल यांनी त्रास दिलाय. हा का? थांब थांब.